हॅलो.
हॅलो हा.
ताई दीदी कश्या आहेस?
मी बरी आहे बघ.
हा हा. कस चाललंय तुझं?
मस्त चालू आहे बघ.
हा हा.
तुझ?
माझं पण झालंय.
काय चालूय?
काय नाही बघ. निेवाण सुरू आहे माझं.
हा.
हम्म जिजू कुठ आहेत
तेनी कामावर ते बाहेर गेल्यात थोड्या कामासाठी येतील
हा, हा, हा चालतय चालतय
आणि तू जेवलास काय
जेवलो बघ तू आता वरण, भात, भेंडीची भाजी तेन केलती चपाती ते खाल्लो
हा, हा, हा, हा माझी आवडती आहे भेंडी
होय होय मग तर म्मी मम्मी सांगितलेली की तुला फोन करायला आणि दोन खायला जा ह
हा, हा आईच्या हातच जेवण खरं भारी असतय
होय
मी तर आज पा माझं तर लग्न झाल्या पासून मी तर लई मिस करतोय बघ
होय, होय आम्हाला पण तुझीआठवण येत्या
हॅलो
काय नाही बघ हॅलो
हम
लग्नाला पाच, सहा महिने झाले ना
अ पाच, सहा महिने झाल की झालं आज सहा महिने झालं बघ
आ हा हम्म सुरुवातीला खूप घर खूप शांत वाटायचंय बघ
होय काय म आई काय करत्या
आ ती टी व्ही बघ ती टी व्ही बघायला नव्ह
ह हा
ते आत्ताच विषय निघाला होता
होय
हम्म
म
काय नाही
बाबा तेन
आ
बाबा तेन
हायत की
ह, ह
हा आई अजून ही तसच बोलत्या बघ अ बा म्हणून तुझ्या बरोबर
होय
हम्म
ह
रविवारी बोलूया म्हणत्यात मग तू येणार कवा यस
काय?
तू येणार ना रविवारी?
हम्म चालूय माझा पण विचार करतेय मी यायचं.
खरंच?
होय मग काय.
हा
हम्म
हम्म
बघूया आता कसं कसं काय काय
हम्म
हेना एकदा विचारते?
हा हा
हा
हम्म मम्मी पण खुश होती मग
होय
हम्म
मग माझ्या रूम मध्ये जातोस का नाही अजून?
होय जातोय कि
हा हा पुस्तकं तेन माझी?
आहेत आई हालवू देत नाही मला खरं
खरंच नव्ह?
होय हो खरंच की.
हा हा हा
आई म्हणत्या दिदी माहेरला गेल्या वर आली बघ असं करते करत्या
ह मग?
काय नाही बघा तुझी आठवणं लय येती बघ खरं
होय मला पण येते बाबा आता काय करायचं?
हम्म आधी सारखं भांडायला पण मिळत नाही आपल्याला
हम्म तूच माझ्या मागं लागलेला लागायचं
कस नाही तुसरे बाबा
हम्म आठवते की माझी चॉकलेटला लपवायचास
अरे तू पण माझी बिस्किट सपवून संपायची नव्ह.
आई समोर मात्र दोघं एकमेका ढकलून तर आपण रिकामा व्हायचो
अ आणि शेवटी दोघांना पण ओरडा बसायचा.
होय मग काय जिम तेन कशी चालू आहे? जिम तेन कशी चालू आहे? होय खरं फोटो पाठव मग बघूया.
उद्या पाठवतो.
होय मग खाणं ते नीट खातोच नव्ह?
होय अंडी, दूध, सुजी तेन रोज खातोय.
हम्म, बाहेरच जास्त खात जाऊ नको जरासं कमी खा.
प्रयत्न करतो गं कमी खायचं.
हम्म.
आई सांगत होती जिम करतोस पण जेवायला नखर करतोस हे न को ते नको असं चालू असतंय.
अरे मम्मी तुला सगळं सांगत्या काय?
आई आहे ती.
हम्म हम्म हम्म हा.
म पुन्हा आय पी एल चालू झाल्यावर मग काय एम आय काय तुझी?
हा माझी एम आय तुझी आर सी बी.
हा यावेळी पण आर सी बी चं जिंकणार घे.
क्त याय नाहीत.
आ ह दरवर्षी असते दोन वर्षी घेतली यावेळी खरंच
ह हा नाही नुसतं यावेळी एम् आय चं.
हम्म.
हा विराट भारी आहे बावा.
आहे लईच भारी आहे.
सामना मग एकत्र बघूया की, मुंबई आर सी बी अस त्या तवा दोघं एकत्र बघूया की.
हा हा पण जिंकल्यावर आम्ही चिडायचं नाही तु. हे कायपण गंडवू नको.
म गणपतीची तयारी?
हाय आता बघालय मंडळात मीटिंग बिटिंग जरा सुरू आहे. तिकडं जरा जायचं. उद्या ठरवल्यात उद्या संध्याकाळी यायचं म्हणून, काय झालं?
सजावट तेन काय करायची आहे ठरवलास का नाहीस?
ऊन्न
नाही अजून.
हॅलो.
हा.
हॅलो दिदी, हा अजून काय ठरलं नाही.
नाही व्हयं, मग मी आल्यावर दोघंजण करूया की मग.
होय होय तू आलीस की म आईचं अर्ध काम काय मम्मीच पूर्णचं होतंय तूच करतीस.
होय मग काय आईला आराम करून द्यायला नको. मोदक कोण करणार आहे?
आई आणि तु.
हा.
हम्म.
मग दोन दिवस आधी येतो म मी.
हा हा खरोखर यायचं हं.
होय मग काय आता सांगितलंय म्हटल्यावर येणारचं की दोन दिवस आधी.
हम्म
हम्म ह पाऊस तेन कसं चालू आहे?
हाय हाय पडतात, हा
हा हा हा.
हम्म
मग आज नव्हतं काय इंटर्नशिप?
आलत कि, जाऊन आलो. एक ट्रेन चुकली दुसऱ्या ट्रेन साठी साडेचार पर्यंत थांबलो, पाच ला घरला. होय
मग आधी साडेचारच्या आधी किती वाजता असत्या ट्रेन?
ती दोन पन्नास ला असत्या.
हा, हा, हा.
हम्म
पावसामुळेच तेन, हेज्या-तेज्यान चुकत असल.
होय, मॅडम पन आमची लवकर सोडत नाही ग म्हणून.
हा हा हा
हम्म
म जाताना किती जण हायिसा?
आम्ही तिघ जणच हाय.
हा
त्यात पण एकटा आला नव्हता आज. दोघच गेलतो. हम्म
म्हणजे असं, चुकवलं तर तेन चालतंय काय म्हणजे सांगून तेवढं चुक हे करायचं काय?
हम्म होय सांगूनच करांयला लागतय, नाहीतर दुसऱ्या दिवशी आत घेत नाहीत बाहेर काढत्यात.
हा हा
हं
जिकड काय आमच्या वेळेस आमचं इथं हेच्याव तळी होतं ना पार्वती इंडस्ट्रीमध्ये.
हा हा
तिथं आमची कंपनी होती इलेक्ट्रॉनिक्सची त्यामुळे आम्ही तिथं जात होतो.
तुम्ही म ते पेड होत का अनपेड होती इंटर्नशिप?
अनपेडच होती.
होय?
होय
मायामध्ये पेड असेल तुमची
आमची?
हा
नाही
अनपेड असेल अनपेड असेल मग.
हम्म आणि कस, आम्हाला असं जास्त काय एवढं अस आम च्यात हे नाही. त्यामुळे आम्हाला फक्त कसं, सोल्डरिंग करायचं, पीसी बी तयार करायचं एवढंच काम जास्त
हम्म, सोल्ड्रिंक म्हणजे ते डागणी काय ग?
हा हा तेच
हा
हा हा पीसी बी तयार करायचं हेच की.
हम्म
ते आमच्यात कम्पोनंट असतात. ते व्यवस्थित जॉईंट करायचं हेच आम्हाला जास्त ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं.
हा हा इलेक्ट्रॉनिक्स काय?
हा इलेक्ट्रॉनिक्स.
डिप्लोमा
हा.
फर्स्ट इयर मध्ये काय बॅकबेक काय राहिलं का नाही तुझं.
हा होता की मॅथ्स बॅग होता की.
फर्स्ट इयर लाच होता.
आ.
फर्स्ट इयर ला होता.
फर्स्ट इयर ला सेकंड सेमिस्टरला होता.
हा.
हा फर्स्ट सेमेस्टरला नव्हता सेकंड ला होता. तेव्हा होता की बॅक. आता काय आधिक कसं एम वन, एम टू, एम थ्री असायचं म्हणजे जेव्हा आम्ही आमचं चालू व्हायच्या आधी आम्ही जेव्हा जॉईन झालो कॉलेजमध्ये तेव्हा ती स्कीम बदलली. आईस्क्रीम चालू झाली.
होय, होय आणि आम्हीही जॉईन झाल्या आची केस केस स्कीम सुरू झाल्या.
हा. हा. हा. म्हणजे जेव्हा आम्ही उ आमच्या आधी यम वन, यम टु आणि यम त्रि अस असायचं. आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर म यम वन आणि यम टू आणि एम थ्री सगळं एकत्र केलेलं, म्हणजे दोन्ही एम वन, एम टु, एम थ्री एकत्र करून मटू केलेलं असं झालतं.
हा म्हज तुमचा आवडस के
हा, ते सगळं स्कीम बदलल्यामुळे पेपरला रे फ्स वगैरे आम्हाला पण काय नसायचा.
हम्म.
ह आणि जस तर तुम्हाला मार्क मिळतात का नाही कबन ह्याच्यायाकड कॉलेज कडन. चाचणीला वगैरे तसं आमच्या फायनल ला एम एस बीटी ला तरी मिळत की. पेपरला तस नाही आमच्यात, जेवढं पाडल मार्क तेवढ्यावरच पास नापास.
होय तुम्हाला कधी सत्तर पैकी आठाविस मार्क पाडायचं.
हा.
अस होत ना पेला. आम्हाला किती आहे माहिती आहे का आत्ता. सत्तर पैकी चाळीस पाडालाय
चाळीस आणि क कॉलेज आणि येते ना
नाही नाही शंभर पैकी चाळीस मार्काचा
हा कॉलेज पण कॉलेज मध्ये पण असतय वाटत की ते म्हणजे चाळीस मधल मार्क कॉलेज मधन पण असत्यात की हा प्रोजेक्ट, होय! प्रोजेक्ट वगैरे फायनल इयर ला असल की आता
होय मेगा प्रोजेक्ट होय. बघा होतय काय जरा होय होय
हां.
मी आता वेबसाईट दोन वेबसाईट तयार एक वेबसाईट तयार केलोय सुकन्या मसाले म्हणून क्लाइंटची आता अजून एक हाय सप्लिमेंट हब म्हणून ती बँकेजी हाय ती आता ती करा लागलोय त्यावरती काम सुरू हाय माझं
हा हा हा. म्हणजे तस नंतर ना आपल्याला जास्त लोड पडत नाय नय, आता जर आपण हे करून घेतलं तर म्हणजे तयारीत असलो तर
होय होय.
आमच्या वेळेस पण, आम्ही जेव्हा समजलं तेव्हापासून तयारी करायला घेतलो.
हां.
हा, त्यानंतरन मग ते आमचं प्रोजेक्ट कुठं झालेलं
म काय पाच पैशान बाहेरन घ्यायचं.
होय. तसं पण देत्यातच की पण प्रेझेंटेशन आपल्याला त्याची बाहेरन जरी घेतलं, तरी पूर्ण माहि
हो होय. माहिती सगळी त्यांना सगळ विचारून करूनच घ्यायचं ग असं करायचं.
कारण प्रेझेंटेशन द्यायला लागतय. नय फायनल प्रोजेक्टच
काय झालं?
फायनल प्रोजेक्टच प्रेझेंटेशन द्यायला लागतय.
होय. प्रे ते हे ह हे ये त्यात एक्स्टर्नल असतय त्याची
पी पी टी वगैरे तयार करून
हूं
द्यायला लाग
बघूया आता ह्यावेळी आमचं कसं काय काय होतय.
अ ह आमच्या वेळेस तर सगळे शिक्षक समोर बसलेले असतात. जे आपल्याला शिकवणार असत्यात ते
हा.
हा आणि त्यांच्या समोर कसं ग्रुपमध्ये असतय नय ते चौघींच्या, तिघींच्या
हा हा.
हा म ते प्रोजेक्ट एक एक पार्ट घ्यायचा असतो. सगळ्यांनी आणि त्यांच्यासमोर एक्सप्लेन करायचा असतोय.
हूं
हा आणि ते आपल्याला त्यां त्यांनी क्वेशन विचारतात. त्यांना काय डाऊट वाटला तर त्याचा अन्सर आपल्याला यायलाच पाहिजे.
हम्म, नाय आला तर मार्क कमी काय?